हॅलो, हा बोल.
बरं आहेत का?
बरं-बरं तुमचं बरं आहे ना, हा हा.
म काय नाही बसले पोरं हाईत खेळतात.
हा का? कामावर आले.
आ नाही आज घरीच आहे.
घरीच आहे का?
हा.
हा काय चाललंय?
काय नाही मग, आले गावाळी
हा गवाळी काले काय चालय गव्हाळीला.
गावळीकडे आवनी घेतली आता दादा न त्यांनी.
हा का? दादा चावणी नाही झाली.
नाही ना आता कान कान वडावता.
हा हा.
आणि परवाच्या दिवशी घेतली होती आज आहेत काही सात, आठ, दहा माणसं.
हा का? खालची गवाळी घेतली?
हा आज घेत तिला जपानी लावतेत ना मग आज घे ते वरच्या दोन ताल्या झाल्या. माणसे आहे त गावातले आहे ती काही कचरवाडीची ती.
वाढत हा बरं येत तू वाढतले.
हा म्हणजे जे जवळचे-जवळचे आपल्या कायमचे ते बाड्या काय.
हा हा.
अ काही ते आवताव ये राहतात ना त्यांना आवत लागत होते. घागऱ्यांची माणसं, ते रा मोडा नाही आण तेवढा आता घरचे इकडले गावातले बेटत होती. मंग मोडा नाही आणते मग लईच आवण्याचा सीजन असला तर मग आणायच लागल हो पण मग आता सध्या गावातल्या नाही सगळ्या बाहेर जाते ते नाही अजून आज निहमी होईल एखाद वेळेस का होते पार
हा हा चैतन्यंत बरत का
हा येत ना खेळत आहे ती
हा हा विगरीच आहे आता
हा आता घरीच आहे म्हण आता आवनी येईल आवनी झाली का मग जाईल कामाला
हा हा आता काय आहे त्याचा अजून होता धंदा आता या महिन्याभर स प्रचरावून लागल्यावर चालू होई वण गणपती
सकाळी वनिता तिची सासू येले सोनोशी वरून
आवनीला तिच्या पोरणकड
ते लाने झावा ह आहे ना तिच्या आली
हा किरणची
अ नाही सचिनचे किरणच आजून लग्नच नाही के ना
तो आहे का फिरत आहे ह्यास
हा जातय कामाला तिकडे वरतीच राहतय कडं पोरांमध्ये खोली घेऊ
हा हा तो हा आपल्या हिला काय तो भास कर र आला इथल्या चाळीत
हा ना मग ते तिकडेच राहतात ना अवं कधीपसून
हा नाही आता झाला पंधरा दिवस झाले इथे येतोय रायला
हा ना हा मग घेतले असल पोरापोरांमध्ये गेला असेल मग त्याना
हा त्याच्या मावशीच्या पोरं कापूनून ये हा पाहुण्यांत ना यास
ते तर मग ते आम्ही तो मला ते कालपराच्या दिवशी आलताना एक दिवस मला भेटला होता ना
हा हा
तर मग तो दिदीला तले आल तर त्याने फ्लॅट मध्ये रूम घेतला राहियला आता
पावण्या ना ना
हा अधवग भावन मिेळस
म्हणतोम मी भाऊ मध्ये जाणार होत पण भाऊ पण पोरा घेतय
हा
मग मी भाऊ मध्ये नाही राहत म्हणत मग
घेतलंय
हा नाही नाही आता घेतला असेल म्हणत होता म्हण तो भाव मध्ये मला नाही आवडत भाऊपकी कोणती परा घेतोय म्हणतो राहतोय त्यांच्या मध
हा ना
मग तो मग म्हणले तुझ्या याईला आणायचं ना रे मग त मग आई आईला बिल्डिंग मध्ये घेतलं म्हणजे कसं मग इकडं तिकडं जाय मग टेन्शन राहत नाही मग म्हण त बिल्डिंग म फ्लॅट मच ग बाहेर जातोय म्हणा गाडीवर म्हण मही
हा मग तेच सांगत होता ते म्हन दिदी म्हन का आम्हाला यायचे मत्याला त्यांना नाही आलत की सरांडे फोन केला तर म्हणून नाही आता पेपरची चाचणी चालू होईल ना एका दिवस पवरांची
हा चाचणी राहील ना जुलै अग याच्यामध्ये
सर मणा का काय पेपर झाले म्हण मग चालवलं ते परत फिरून
हा हा येरी ती दिदी बरी का ती दिदी बरी
आता बरी येते पायाचं ऑपरेशन झालं होतं आणि तिचं मग आता बरी आहे मागं मागं जराला लंगडत लंगडतच यायेत पण आता चांगलं झालंय
पाहुणे आलता ना इड म्हणजे इथंच दोन नंबरला रूम घेतली ना म्हणजे
हा
अलता पाणी न्यायला हं म्हणतो तू कुठ राहते ग म्हणले राहते इड हि
ह ना
आता बास कर ना एवढा बोल का
हा नाही बोलणार आहे पण मग एवढं अजून नाही का पोरांची वाडी म एवढी दसवट नव्ह त्याच्यामुळे हा जरा शांतच आहे तो मोठा हाय तो जास्त बोलतो याच्यापेक्षा असं
हा पण असाचं स्वभाव चांगला काय पण तरय परा नाही त्याच्या वातती असं दरवाजा ला एकदा धंदा बाहेर पाहिले आणि सोय पण नाही हा चांगलंय बोलत आहे का असा कधी मधी तू एवढा बाहेर हि नाही दिसत
हा एकटाच राहतोय का मग दुसऱ्या पोरांमध्ये राहतो काय माहित हा ना हा मग त भाऊ तोय म्हणा तिकडे स्वता म्हणून म्हटला
नाही ना तो गेला गुजरातला वाटत
हा उमेश ना
हा गाडीवर म्हण गाडीवर पवन्या म्हणतं होता मग
हा का त्याला गाडी येते का मोठ्या गाडीवर
मोठ्या गाडीवर कुढं गेल ते शिकायला ना अ पाव्हण्याला म्हणले काय रे का शिकायला का म्हणले फुकट जातात का अशी शिका पहिला म्हणतो वीस हजार रुपये गाडी लावल तर मोठाल्या गाड्या शिकायला
हा पैसे भरले होते का
पैसे भरले होते म्हणले तू मोठी गाडी चालविते का म्हणत मग म्हणतो मला जायचे आता
हा मग ते मागं जायल होत त्याशी नाहीरा काय म्हणते ती इकड काय ग हम् इकड शिवनेक शिवनेक शिवनेरच्या पुढं कायतरी गाव म्हणले हो प केला लांब जायलो ते माया लक्षात नाही तो जायलो आता हा तो बरेचपणा जायल होते वाडीतून हा
मग काय माहिती हा तो काळ दिसत पण नाही बोलत तो एवढा
हा ना आपण बी एवढं पोरानंमध्ये पोराता जाता दिसली तर मग बरोबर माहित होत नाही का मलाही माहित नव्हत नंतर माहित झालं च कायतरी विषय निघाला हो ना नाही सांगाला लागली म्हण तो असं असं शिकायला जायलाणग वाडीतून भरपूर पोरं जायला नाही का
हा हा
मग आता कृष्णा हे बीकडं घरी कृष्णा अकॅडमीला लावलेते ना पण
हा का
हा बळीरामच फक्त घरी येऊन जाऊन
अकॅडमी इकडं लावली असंल ती टिटोळ्याला नाही तर नाशिकला आहे का नाही तर म्हणलं नाही म्हणलं येन इकडं निर्मली इकड
हा कुठे कायमहितं माया लक्षात नाही पण हा तू अकॅडमी जायला
हा ना
हा
मग आता बरंच पोरं बाहेर पडले
हा मग पोरं बाहेर पडल्याशिवाय हि बि शिकती नाही ना काय
कृष्ण हे बळीच राहील बळीचा झाला ना कोर्स
हा बळीचा झाला ना पूर्णप ते फार्मसी. काहीतरी फॉ आता फॉर्म भरायं कामा झाले त्याचे मी.
हा.
मग.
मग कसा काय धंदा पाणी.
दंदा पाणी आहेा बर आहे पण मग आज हा आहे घरीच.
हा हा आ सु्ट अ शेंद रविवार.
हा नाही पण रविवारशी गर्दी राहते जरा पण मग आजच्या दिवस घेतली सुटी म्हनला नाही का.
हां.
मग सोम जोपलेत का जागे.
आहेय औषधच येऊन ह जागे म्हणतो झोपच नाही पोटात कस तरी होतय म्हणतो. हम् जेवला म्हणतो नसतबुक लागल्यासारखं होते.
संधाकाळशी नाही तर मग वाड ववा यायचा छनाही मग दवाखाना दाखवून आणला आपण.
परत औषधेते. म ह आता मग केतावा नि फून.
आ.
मला तो आधार नंबरला पणता काय म्हणले हाच नंबर आहे.
हा मला पण ओ टी पी पडला होता मग ते थंब घ्यायला नाही भेटलं का म्ह त्याच्यामुळे करता काकायला केता काय बत हा राशनचा.
मण आवनी घ्यायची शुक्रवारपसून आवनी. गुरुवार-शुक्रवार कुसून.
हा.
रविवारी करू चालू गुरुवारी शुक्रवारी घेऊ म्हणजे. लावू एखाद्या मग प्रत्रवारीे घेऊ लावू.
हा.
शनिवारी मशीन वाडरा त रवारी.
हा.
असचछा. गुरुवारी एखद्याच कधी येते बुधवारी येत गुरुवारी म लक्षात नाही. शनिवारी आहे काय?
शनीवारी.
पंचवीस तारिख शनिवारी येते?
तारे काय माहिती पण शनिवारी या कदच पाहिली होती.
हा काय, हम्म. शे नाही तारीख आहे पंचवीस त्या दिवशी असं वागतय.
हा.
एकवीस तारीख मंगळवारी आहे ना. म्हणजे असेल बरोबर हा मग म शि लग. असं आपला एक घोडा राहतोय?
हा रोप पके ना दडेड महिनेच रोप होते. ह ना ल लांब बोलतील ह ना यंदा जट जाते का काय होते काय माहिती.
काय माहिती काय आता जव खा आपण खानायला लागत तेव्हाच प तसे नाही जाते एवढे झड फक्त एवढ्या डोकल्या बले मळी जाते ना.
हा तर हा. तरी पण एवढे दिवस जातेच नाही एकवीस-बावीस. मागच्या वर्षी एकवीस दिवसातच आलेत ना हे वीस पंचवीस दिवस. हा त्याच्या आदल्या वर्षी बी एक महिनातचेत.
हा.
आ.
नई यंदा मी पार, दहा आकरा तारखेला रोपं टाकले ना.
हा मग तरी आता किती दहा, अकरा होऊन गेले ना. पंचवीस दीड महिना होईल.
नाही ना ओ. जून महिना पूर्ण हे होत आला, तवा टाकले ना रोपं.
मग आता हा जुलै.
हा ओ.
हा शाळा भरली पोरांची तवा. हा महिना झाला.
हा पधरा दिवस पार पंधरा- तेरा चौदा तारखे पर्यंत टाकले नई का? हा माझ्या लक्षात नई. एक पटक्यान महिना गेला
महिना पटकन कुठं जात हे कळत नई. हा आणि मग
मग काय नई.
झाला का चा पानी?
चा पाणी नाही अजून ओ. आता अशीच किती, हा होईलच आता थोड्या वेळापर्यंत
थोड्यावेळापर्यंत? हा हा आता आमचंही पाणी येईल, पाणी भरायला लागल. जेवणाची गर्दी, हा ना. आता पाणी येईल. झालं आलं गेलं गेलं कधी खराब ही पाणी येतय.
गढूळ येत असं जास्त. ना. नाही तर ना सोमला पाणी उकळवून देत जा तुम्ही. हा ना.
पण त्या काय, अगोचरवाणी कोण
परावी हा म्हणा म मणा नाच नाही का, पियायचं नाही पाणीगार. गारच प्यायचे, गरम पियाच नई.
ये रे असं टणटनीतय. पुन्हा ना अंग निस्त असं राह राहून गरम होतय.
गरम गरम लागत आहे ना? ते प्रसादच्या तसच लागायचं मला माग माग. हा.
पण हे सागं
काल. उद्या का चित्रकलेचा काय पेपर आहे त्याचा आला.
हा हा.
सारखे आम्हाला मोबाईल दे, आम्हाला निसर्ग चित्र काढाचय. ते प्रसाच्या अजून हाताला एवढं खास वळण नाही ना.
हा.
तर कुय्को बाळवावा काय ते काय एवढं लवकर कळत नाही त्याला.
हा हा. ओम पण ठराक चित्र काढत. काल, त्यांना निसर्ग चित्र होतं आणि एक फुल